हॅलो
नमस्कार. काय चालू हाय की
काय नाय बरं चालू हे
हो का पाऊस पाऊस बिउस पडाय लागलं
पाऊस त पडायलाय चांगला पाऊस पडायला मस्त एकदम
हो का हा हा हा आर काय मग बाहेर जायच नसेल कुठं दुकानावर याच्यावर काही घ्यायचं म्हणल्यावर
नाय कुठ जात नाहीत मी इथं ऑनलईन समान मागवाय लगाय लागतंय
हो का आता बघा तुम्ही ऑनलाईनच जे हाय ते आता या या टायमाला किती नंबर एक असेल
हा हाय नंबर एक पण त्यांना पण त्याचे जे डिलिव्ही वाले आहेत त्यांना यायला अडचण
आता पार्सलच कसं आहे आता वातावरण हा त्यांना याला अडचण असतील मगर ते त्यायचं कामच आहे ना त्याचं पैसे जर का कमावायचे म्हणते ते रेन हा रेनकोट घालून घेऊन येतात ना ते
ते पण बरोबर आहे पण कसं आहे आता
एकजनाचा काम नाही ना
हा ते ऑनलाईन कस ते सामान कधी कधी खराब येत वापस करावा लागतं ते
होना होना याच्यामध्ये कसं आहे खराब वस्तू येणं हे ते जर का जर का टाळलं तर म्हणजे ऑनलाईन बी नंबर एक होईल ना
ते पण बराबर आहे पण ते महाग पण लावतात ना ते त्याचे चार्जेस लावतात पुन्हा
होना होना माझ्या मते डिलिव्हरी चार्जेस हे त मागावावेच लागतील म्हणजे द्यावच लागतील ना आपल्याला बी कस काय ते तर म्हणजे त्यांना येना जाण्याचा पैसा खर्च लागतो ना आपल्याला म्हणजे आपली बेजारी वाचते ना.
हो हो घरी पण असं आपण जाऊन तिथं खरेदी केलं दुकानात तर ते आपल्या स्वस्त पडत आस. घेऊ शकतो आपल्या हाताने
हो ना ते दुकानातलं एक आवडते मला बी माझ कसं आहे एखांद बार एमर्जन्सी असते आपल्याला बुवा. दुकानावर जाणं होत नाही काही कारणास्तव म्हणजे बीमार आहे तर दुकानावर जाण्याचा चान्स मी रा ना तर मग आपण कसं ऑनलाईन ऑर्डर केलं तर दोन चार दिवसात येऊन जाते
ते पण आहे पण ते आजकाल तर खूप वाढलय ऑनलाईन म्हणजे वेगवेगळे अमेझॉन, फ्लिपकार्ट
होना होना त्यांच्यात म्हणजे कॉम्पिटिशन झाले ना अस
हम हम ते ऑनलाईन सामान ते सामान त यायलय ना जेवायच जेवायच सुद्धा ऑनलाईन मागवता येत
होन हो ना जेवायच सुद्धा बी आता ऑनलाइन मागवता आले ना ऑनलाईन म्हणजे असं सगळंच झाल्यासारखं झालय आता
ऑनलाईन गोळ्या औषधं येतात
गोळ्या औषधे बी येतात मात्र कसं आहे ऑनलाईन वस्तू जी आपण मागवतो ती अशी म्हणजे बरोबर येईल म्हणून गॅरंटी नसती म्हणजे आपला तिथं पैसा गुतलेला असतय.
आता काल काय झालं बघा मी ऑनलाईन मागवलं पण ते आलंच नाही ना माझे पैसे वापस नाही ना केले अजून
हो ना हो ना, म्हणजे याच्यामध्ये कसं होते बघा हा, ऑनलाईन फ्रॉड होऊ शकत ना, की बा तुम्ही नाही मग स्ट्रस्टेड जर का ऍपमधून आपण बोलविलं, म्हणजे जे सगळ्यात जास्त युज होतात. त्याची रेटिंग चांगली आहे, म्हणजे अशा जर का एप वरून बोलविलं तर, येतात वस् तू त्या मातर, हे कसं होतंय ऑनलाईन मध्ये एखांदबार मधात मधातून डॅमेज पिस येऊ शकते ना?
हो ते पण, ते पण बरोबर आहे, पण असं जाऊन दु कानात घेतलं तर आपण स्वस्त पडतंय, पण आपण ह तानी हातानी घेऊ घेऊ शकतो वस्तू एखादी
हा म्हणजे, खोलून ती वस्तू बघू शकतो बा म्हणजे अशी दाखव पाहू शकतो बप्पा, कुठे डॅमेज आहे म्हणजे ती ब म्हणजे तेे माणूस बी आपल्याला दाखवते ना? कि हे बघा असं पिसय, पुन्हा सगळं फीचर विचर आपण असं डोळ्यानं पाहू शकतो, म्हणजे असं पूर्ण पाहू शकतो, नंतर आपण जेव्हा विश्वास पटल, त्यावेळेस आपण पैसे देतो ना त्या बुवाला.
आणि आजकाल कसं आहे ते ऑनलाईन मागायच ते छोट्या गावांमध्ये ह्याच्यात चालत नाही.
हा, ते अडचणी झालेत ना, नेटवर्कच्या अडचणी ते म्हणजे गाडीवाल्याच्या अडचणी, येण्या जाण्याच्या अडचणी बिजाऱ्या सगळ्या होतात ना.
आणि आपल्याला एखाद्या वस्तूची, गरज असली लगेच अर्जंटमध्ये तर ते सगळ्या शहरात नाही ना ते उपलब्ध.
हो ना हो ना, सगळ्या शहरात नसते, पुन्हा म्हणजे ते टाईम बी जास्त लावते ना, टाईम पिरियड बी जास्त लागते ना त्याला.
टाइम जास्त लावतंय, दहा दहा पाच पाच दिवसांनी येते ती वस्तू.
हो ना हो ना, म्हणजे टायमासाठी बी तीथं, अड म्हणजे डिसडव्हांटेज आहे ना ते, की टाइम लाग न हे होणं डॅमेज पीस येणं.
याच्यामध्ये अशी जर का सुधारणा झाली, तर तुम्हाला काय वाटतं की बा सुधारणा काय होईल याच्यामधी?
सुधारणा काय आता सुधारणा व्हायला पाहिजे, त्यांनी लवकरात लवकर अस सामान पॅकेज करून हे करून, काही काही पॅकेजिंग खराब असते ओ. सामान तुटतं, खराब होतं, पॅकेजिंग शि टिंग ते, आणतेत सामान कुठून कसं टाकीत टाकीत आणतेत
हो ना हो ना. लांबून लांबून वस्तू येतात ना त्या.
हम्म, लांबून वस्तू येत्यात मोठमोठ्या शहरातुन त्यांच्या फॅक्टऱ्यामधून बनते ती वस्तू.
हो ना हो ना, पुन्हा ते आदळ टॅम्पो थिम्पो त्याच्यात कशात बी आणतात ते.
काळजी घेत नाहीत वस्तूची, समजा
लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांनी अस ऑनलाईनचे जे, वाढवा म्हणजे त्यांनी अशा गाड्या वाढवाय पाहिजे त्यांच्या आणायच्या ट्रान्सपोर्टच्या, माणसं वाढवाय पाहिजेत. आ इकडं वाटायला याला त्याला, तर मग टाइम वाचल आपला टाइम वाचल ग्राहकाचा बी. बरोबर सगळं होईल ना?
हा ना. हम्म, आणि पुन्हा त्यांनी वस्तू एखादी समजा काचाची वस्तू असली किंवा एखादी महागातली वस्तू असली, त्यांनी मग जपून आणायला पाहिजे ना?
हो ना हो ना, जपून आणायला पाहिजे, कोणता पिस आहे ते म्हणजे जे ट्रान्सपोर्ट वाले राहतात त्यांना काय मग म कोणते ते म्हणजे, आणि जे थोडी जास्त लक्ष देत नसत ना.
पण कंपनीने नीट असं नीट पॅकेजिंग करून दिलं तर, असं
हा म्हणजे, पडलं तरी जर बरोबर राहिलं पाहिजे फुटलं नाय पाहिजे.
अरे ऑफलाईन शॉपिंग मध्ये कसं हे आपल्या मददतीन आपण घेऊ शकतो कुणाकड. चेक करून घेऊ शकतो आपण ती वस्तू, आणि ऑनलाईन ऑनलाईन तस वेगवेगळ्या ते स्टॉक्स, स्टॉक नसतय कधी कधी. आपण इकडं वेगवेगळ्या दुकानात जाऊन पाहु पाहू शकतो.
च. आपुण म्हणजे बार्गेनिंग बी करू शकतो नाही बा एवढ्यात द्या एवढ्यात द्या असं द्या थोडं कमी लावा.
ऑनलाईन कस फिक्स, फिक्स प्राइज राहते ती.
हा आता ते तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाहीत, बंद करून टाका मोबाईल ते ॲप बंद करा असं.
हा.
आणि इथं कसं राहतय थोडं कमी जास्त करून ते दे देऊ शकतात ना आपल्याला.
हो हो ते पण
म्हणजे त्यांचा जे फायदा राहत ते कमी जास्त करू शकतात ना ते, दुकानदार लाईन मधे आपूण.
आणि ऑनलाईन मध्ये नाही तस ऑनलाईन ऑनलाईन ते महागज पडणार वस्तू ते ऑफर, सांगणार ऑफर आहे अशी दहा टक्के. वीस टक्के ऑफ पण ती ऍक्च्युअल जी प्राईस असते ती म्हणजे खूपच लो असती.
हाव ना हाव ना. त्याच्यामध्ये असंच होते ना.
हम्म, ते ऑनलाईन प्रोडक्ट एका कंपनीच मागवला का कधी कधी वीसऱ्याच कंपनीचा प्रोडक्ट येतय, पण आपल्याकडं ओरिजिनलचे पैसे घेतात असं पण होतं ना कधी.
नाही नाही शंभर टक्के ते तर होणारच आहे ना आपूण बघा आता आपूण आपूण समजा ऑनलाईन आपल्याकडे ऑनलाईनच्या तीन ॲपत समजा म्हणजे, तीन प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाइनचे समजा शासन. त्याच्यामध्ये आप एक प्रोडक्ट घ्यायला होतं ते अलग अलग किमती का बरं असती म्हणजे तुम्हाला अस वाट की बा कशामुळे अलग अलग किमती असू शकतात.
काय त्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी मटीरयल वेळ असन कायतरी. क्वालिटी वेगळी असन प्रोडक्ट मध्ये, असं असू शकत ना.
हाव ना हाव ना याच्यामध्ये म्हणजे ते असं करायल्यामुळे थोडं माणसाला वाटतं नाही की बा ऑफलाईनच प्रोडक्ट चांगला असू शक त एक बा नको बा इथ ऑनलाईन नको हे. काही कामाचं नाही उगं पैसे देऊन गदळ वस्तू घेण्यात मतलब नाही ना, डॅमेज वस्तू हे ते.
ऑनलाईन ऑनलाईन पण चांगलं आहे म्हणजे असं यासाठी मो ती वस्तू असते चांगलीच, तर ते, ऑनलाईन मागवा नाही ना जमत. मोठी वस्तू असते समज एकाधा
हा हा हा, उगं म्हणजे आपलं एवढे पैसे देऊन. हम एवढे पैसे देऊन हे देऊन जर का चांगली वस्तू नाही आली तर मग काय कामाचं काय ते.
हम्म.
म्हणजे आपण छोट्या मोठ्या वस तू मस्त बोलू शकतो ना बावा अस छोट्या मोठ्या वस्तू समजा घर सजवायचा असेल आपल्या पड खालचं ते झाडू वगैरे असं बोलवता येतो म्हणजे ती मस्त त्याच्यासाठी मस्त आहे ना ती ऑनलाईन ऍप बी.
आणि ऑनलाईन वस्तू कस आपण आता ऑनलाईन टास्क पण आलंय. की आपण आपल्या जुन्या वस्तू पण ऑनलाईन विकू शकतो, दुसऱ्यां चे जुन्या वस्तू आपण घेऊ शकतो.
जुन्या वस्तू विकून नवी वस्तू घेऊ शकतोना आपण जर थोडे पैसे ऍड करून त्याच्यामध्यी.
एक्सचेंज करून घेऊ शकतो वस्तू.
हा.
त्यात आपला पण फायदा होतो आणि त्यांचा पण फायदा होतो. पण ते तर जुन्या वस्तूच काय, काय करत असतील ते?
म्हणजे ते मग हा तेचन ती वस्तू का परत आपल्याला देेतायत का बा आपल्याला असं म्हणजे भीती वाटतेना मनात. जे आपण नवीन वस्तू घ्यायलो तीच वस्तू जर का कोणाची दुसऱ्या सेकंड हँड वस्तु त्याच्यात पाडबन दे असंल ना माणसाला.
हा. आपल्या सिक्युरिट राहत नाही तेवढे आपलं म्हणजे आपलं हा.
त्याच्यामुळे मग वाटते बा नको बा आपलं आपल्या चांगलं हे मस्त. दुकानावर जायच डायरेट घेऊन यायची वस्तू.
हम्म ऑनलाईन, ऑनलाईन म्हणजे ते राहिलं नाही आता म्हणजे. ऑनलाईन भरोसा नाही लोकांचा जास्त.
होवना, होवना ऑनलाईन भरोसा नाहीन. ऑफलाईन सगळे घेतात चला मग बोलू नंतर.
हो.